हॅलो. ओमकार.
हा. अनिकेत बोल ना. मला येतोय तुझा आवाज.
हां. कसा आहेस? सांग ना तुमच काय चाललंय? गावाकडे काय हाल य? गावाकडे सगळं मस्त- चाललय रानात बसलोय. घरातल्यांचं काय चाललंय? घरातले पण सगळे बरोबर. सगळे ठिक आहेत. घरातले वृद्ध ठीक आहेत? हो, वृद्ध पण ठीक आहेत. लहान मुलेही ठीक आहेत. तुझ्या मुलांना तू शाळेत पाठवतोयस? हो पाठवतोय ना.
ते आपले बाड सर होते त्यांच्याकडेच पाठव.
हो हो त्यांच्याकडेच पाठवनार, ते खूप चान शिकवतात.
हा. त्याचे चेहऱ्यावर जी झळक होती ना त्या काळी. ती मुलांना सुधरवायची एकदम. माझ्यासारखे विद्यार्थी पण सुधारले होते. मग मी तुला काय सांगत होतो त्या दिवशी- एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला दोन मुले हो- व्यापारी वृद्ध झाला हो
झाला होता.
हम्म. एकदा एका जंगलात एक कोल्ला राहत होता त्यानंतर. त्याला खूप भूक लागली होती. तो खाण्याची शोधत फिरत होता. नदीकाठी एक कासव दिस कोल्याला पाहून कासव घाबरले आणि त्याने लगेच आपले हात पाय आणि मान आपल्या कडक पाटीच्या कवचात लपवून घेतल. कोल्हा कावसाजवळ गेला. कासवाच्या पाठीवर पाय मारून पाहिले पण ते खूप कडक होते. कोल्ला विचार करू लागला, आता याला खाणार कसे. तेवढ्यात कासवाने कवचाच्या आतूनच, युती केली. ते अगदी शांत आवाजात कोल्ह्याला म्हणाले, कोल्हा दादा कोल्हा दादा माझी ही पाठ खूप कडक आहे, ती अशी तुटणार नाही. तुम्ही एक काम करा मला थोडा वेळ द्या, पाण्यात टाकून ठेवा. पाण्यामुळे माझे हे
कवचं मऊ होईल, मग तुम्ही मला सहज खाऊ शकता. कासवाने काय करायला पाहिजे. कासवाने- बरोबर केले. एकदम अप्रतिम गोष्ट होती. अ - म मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. रात्री दुसरे अक्काचे लग्न. आश्रमातील सायंकाळची जेवण वेळ झालेली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरवायला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे गाव बहळा नदीवर त्या एक लहान असे महादेवाचे देवळ होते. देवळात जवळ पिंपळाचे मोठे ठे पुरातन झाड होते. त्याला पार बांध ला होता. त्या पाराजवळ गावातली मंडळी ही कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा व श्याम बाहेर फिरवायास गेले हो ते ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्यांना आपली बाबूंची बासरी बरोबर घेतली होती, व तो वाजवेत होता. कादंबऱ्याच्या श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर मधूर असे तेज होते. चालताना आश्रमात प्रार्थने वेळी होईल श्यामने डोळे उघडले. श्यामला म्हणला कोविंदा बस त्री म्हणजे दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरली, पशुपक्ष, दगड धोंडे विरगुळ जात ते बायकांच्या गाण्यात आहे वर्ण यमुनाबाई वाहे स्थिर. आदे लुकद समीर रे हलविनाथ तुरुवर पुष्पफळे पांढरे गोपीनाथा ले आले सारुनिया कामरे वरद्धनय वाजविषीबेनू.
हा निकेत मला तुझे विचार कळले आणि
गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी वरन राहना जात असेल ह ते सक्त ह ह साडे तन टण भरतीलले बरे
मला वाटलं शाळेचा विचार तर अजून सुद्धा करतो. कधी कधी वाटतं की तू एकदम अप्रंपार जातो काही गोष्टींसाठी. त्याने थोडा विचार कमी केला पाहिजे आणि काही गोष्टी अशा पण आहेत की. कोल्हा पण त्या दिवशी त्या कासवाला बोलला होता तू पाण्यात जाऊन मला फसवशील मी फसणाऱ्यातला नाही आहे कोल्हा आहे मी कोल्हा. संकटातून मार्ग काढतो. पण त्यानंतर मला असं वाटतंय की.
आता पर्यंत काही गोष्टी थोडासा विचार केलाच हवा. अ याला तुम्हाला काय हॅलो. आवाज येतो का माझा आता पर्यंत अ विचार केलाच पाहिजे काही गोष्टींवर आणि काही गोष्टीवर जरा कमी विचार केला पाहिजे. म्हणजे त्याची जीवन बरोबर जाईल त्याच.
तर मला
तर मला असं वाटते.
सोन्याचे झाड आणि हुशारमुक्त. वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक सुंदर राज्यात विजापूर नावाचे एक गाव होते. या गावात सगळे लोक खूप कष्टाळू होते. पण त्या वर्षी गावात अजिबात पाऊस पडला नाही विहिरी कोरडल्या. पडल्या श शेत. त सुकली आणि गावातल्या अन्नाची टंचाई निर्माण झाली लोक चिंतेत पडली ही बातमी जेव्हा राजमहालात पोहोचली तेव्हा राजाने गावाला एक दंडवी पेटवली. राजाच्या मंत्र्यांनी गावात घेऊन जाहीर केले एका हो एका. राजाचे गावकऱ्यांसाठी एक परीक्षा ठेवली आहे जो कोणी या दुष्काळात
तर.
राजाला एक सोन्याचं झाड आणून देईल त्याला राजा राजमहालातून धान्य भरलेले शंभर गाड्या बक्षीस म्हणून देईल त्यामुळे संपूर्ण गावात दुष्काळ मिटल. गावातील लोक विचार करू लागले हा दुष्काळ खायला अन्न नाही आणि सोन्याचे झाड
पुन सुझाार पु
राजा आपली थट्टा करत आहे का सगळे निराश होऊन निघून गेले मक मुक्ताची युक्ती त्या गावात मुक्ता नावाची एक बारा वर्षाची अत्यंत हुशार समजूत तर मुलगी राहत होती. तिने राजाची दंडवी ऐकली होती तिने विचार केला. राजाने नक्कीच काहीतरी विचार केलास हा बोला निकेत.
हॅलो आवाज येत नव्हता.
हा मम्मी बोलत होतो की. राजाने नक्कीच काहीतरी विचार केला असेल.
तर. हॅलो तू रेंजमध्ये आहेस का? हो हो नेटवर्कमध्ये आहे मी.
हम्म तुझी द. दरध्वनी तुझी थोडी कमी विकसुत करत आहे
करतय. हो हो हो आता नाही हो करू शक तुम्ही ल
हा दुसऱ्या दिवशी मुक्ता आणि तिचे वडील. राजदरबारात पोहोचले दरबारात मोठे मोठे पंडित आणि श्रीमंत. व्यापारी बसले होते मुक्त्यानी जेव्हा ते सु सुकलेले रोपट राज समोर ठेवलं तेव्हा दरबारात. सर्व लोक हसू लागले राजा गंभीर झाला आणि म्हणाला मुली. तू माझी थट्टा करता आहेस का मी सोन्यास झाड मागितलं होतं आणि तू हे. सुकलेलंच झाड घेऊन आलीस
चालीस.
मुक्ता अतिशय नम्रपणे हात जोडून म्हणाले महाराज मी तुमची थट्टा करत नाही. हेच खरे सोने झाड आहे फक्त याला सोन्याच रूप देण्यासाठी मला तुम कडून एक विशेष गोष्टाची गरज आहे राजा म्हणला कोणती गोष्ट मुक्ता म्हना आली. महाराज या झाडाला पाणी हवे आहे.
अट अशी आहे की हे पाणी अशाच व्यक्तीने त्या झाडाला घालावे. ज्याने आयुष्यात कधी आळस केला नसेल. कधी मोठे बोलले नसेल. आणि नेहमी प्र्रमाणे काम केले असेल तरर अशा व्यक्तीनी या झाडाला पाणी घातले तरी सुटलेले झाड लगेच सोन्याचे होईल. याला सोन्याची फळे लागते.
सत्याचं सामान. मुक्ता बोलणे ऐकून संपूर्ण स्वादिष्ट.
स्वादिष्ट झाल आणखी तुला काय वाटते यावर. हम्म. न वास्ते गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळत मी गोविंदाबरोबर राहत जात असतेो. गाई गोरे चरत व गोवरारी. अ अलगुजे वाजवत माझे चुलते छान अलगुजे करीत. लहान अशी बाबूंची नळी. पण तिजत केवढी शिकते हल्लीत. ती बासरी वगैरे कर्कश परदेची. अलगूचेे विकत घेतात. दोन रुपये त्यांना पडतात परंतु. खेडापाड्यांतील लो गोरगरिबांची बसरी असते मधुर सुलभ व सुंदर. हासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे. हे व सात लाख एक. खेड्या ते वाजवले जात आहे वाजव.
मला तुम विच. चार पटले.
परंतु पहा घंटा वाजत आहे. प्रर्नीश केला गोविंदा मणाला हो सला काय रे गोविंदा. काल मी बराच वेळेस. ो परंतु थोडी आई पूर्व कथा सांगितली पाहिजे होती आज लवकर आठतीन. शमला मनाला काल दहा बारा मिनिटे तुम्ही सांगत होता ओगीच. हा आकडे ते नका घेऊ म्हणून म्हणून. निरनिराळे विचार व कल्पना येतात हां बोला.
मी पूर्णपणे निष्पाप नाही.
माही झाडाला पण पाणी घालू शकत नाही मुक्त. अत्यंत आदराने म्हणाली महाराज जेव्हा या दरबारात किंवा संपूर्ण राज्यात असा एक. काही माणूस नाही ज्याने कधी चूक केली नाही. मग या जगात खरे सोन्याचे झाड कुठून येणार. खरी संपत्ती सोने नाही तर तर. कष्ट आणि निसर्ग आहे आमच्या गावातील शेतकरी. दरवर्षी शेतात कष्ट करून धान्याचे हिरवे सोने पिकवतात. आज पाऊस नसल्यामुळे त्या सोन्या. झाड सुकले आहे त्यांना तुम्ही सोन्याची नाही तर तुमच्या मदतीची गरज आहे. मुक्तेची ही बुद्धिमान आणि तिचे धाडस पाहून राज्य अत्यंत प्रभावित झालं राजाला आपली चूक समजली राजानी आताही कौतुक केले आणि तिला गावाची कन्या म्हणून घोषित केले. मग त्या कन्याचे श्ोषण सगळे करायला लागल.
ओमकार मला कॉल येतोय मी कॉल ठेवू का.
हा चालेल चालेल धन्यवाद संवाद साध साधल्याबद्दल.